हॅलो.
नमस्कार हो येतं येत. हां म्हटलं आपण विषय घ्यायचा आता खाद्यपदार्थावर.
अदी पता बर चालेल. बोल.
एक मिनिट ह चालूठेल. बमा बमा ब रज जास्त आला का? रव मुला प तो एक ड्रायव्हरणून टाकला मग त हला माझ स पडला नाही. ज मो म काळ ना तू पाठा पण दोन मिनिटं माझ फोन चालू ये तो पाप लोन खल
ब सारखं मागे असले का? हा म मला माहिती नाहीर मला ते घरी गेल्यावर मग पण फवा झाला म्हटलंर त्या टमाटर क करता तु हा टमाट पाणी पडते कोणते पाेतो हॅलो.
हो
हा म्हटलं आता समजा हो येतोय म्हटलं तुमच्या आता नाशिक जिल्ह्यामध्ये फेमस काय तस खाण्यासाठी एकदम
खाण्यासाठी तर म्हटलं तर वडापाव मिसळ बाहेरचेचछात बर हॉटेलमध्ये जास्त करून वडापाव किंवा हा
अ त्यानंतर आपल्या इथे जळगाव मध्ये ना आमच्या इथ ते एक वांग्याचा भरीत म्हणून फेमस आहे
हो हो ऐकलेलं आहे आम्ही संभ नव्हतो
फेमस फेमस असं अस अशामुळे की म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे जसं वांग मिळत तस पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेच मिळत नाही आणि त्यानंतर जे भरीत तयार होत ते एकदम टेस्ट आणि आप प्रतिम असता चविष्ट अस असता अ त्याच्यामध्ये ना एक त्याच्यासोबत एक म्हणजे जसं मिरचीचा ठेचा
ह
हो त्यानंतर तळलेले कांदे वगैरे देत
तिथे बरततच मिक्स केलेले असतात ना हॅलो
लेलं वेगडं
आवाज हा हा
हा म्हून त्यामुळे कसं आणि त्यानंतर एक वरणपट्टीच जे आयटम आहे आमच्या खांद्याशी भागात एकदम प्रख्यात आहे म्हणजे वा खूप चालतं ते नाव गाजलेलं आहे हा म्हणजे बाहेरचे कुठले पाहुणे आले की त्यांना ते आम्ही एकवटेच टेस्ट करवतो
हा.
अ खूप छान. म्हणजे काहीतरी ते शंभर हा बाहेर पण. हा हॉटेल्स वगैरात आहे त्यानंतर त्याची जी प्राइज आहे. एकदम कमी असते. म्हणजे काही ते शंभर हा. शंभर एकशे वीस रुपया म एक वरणभट्टीची प्लेट येते मग त्याच्यामध्ये कमी. क तीन लोक या आरामात जे होतात काही पाच सहा भट्ट्या असतात सहा भट्ट्या. त्या्या मोठ्या मोठ्या त्यानंतर वांग्याची भाजी.
हम.
वरण भात मिरच्या असं असत. तुम्ही कधी खाल्लेली काय या भागातली वरणपट्टी असं.
नाही वरणभट्टी खालेली वांग्याच पररीत पण नाही खालेली इकडे खाले नाही. तुमचा माझ्या नाही.
ह.
आणि जळगाव त्या साईड किं बा कमी सा आहे.
कधी या या भागात आले तर कधी एक वेळेस ट्राय करून बघा ते. म्हणजे ते डारेक्ट एक वळे म्हणजे एक वळे खाल्लं तुम् की ते डायरेक् लक्षात. जाईल तुमच्या की अशी टेस्ट असते त्याची. हा.
आमच्या इकडे जसं ते आता साधार मिसळ आहे ना.
हा मिसळ खाल्लेली हो एकदम छान आहे छान आहे मिसळ पण. हो.
त्याच्यात दिलेला असत म्हणजे थोडस दही. निंबू कांदा त्याच्यावर ति पाव. कसं होतंय आता हॉ. त्या जास्त करून भेसळ ज आधप करात होत त्याच्यामुळ बाहेर खाणं. बर्यापैकी आम्ही टाळतो बा असं.
पर्याय नाही राहत तेव्हा. चाानच पाहिे हो. आताच्या याच्यामध्ये भेसळ खूप करतायेत ना.
म्हणजे इथे आता ज्या हॉटेल्स आहेत ना म्हणजे एकदम. कमी रेटमध्ये जेवण देतात ते.
ह ह.
हा म्हणजे काही पन्नास ते सत्तर रुपयात पूर्ण जेवण होतं. म्हणजे एक भरीचची किंमत असते काय ते पन्नास सत्तर ग्राम काहीतरी शंभर ग्रामपर्यंतेत. पस्तीस रुपया मध्ये देता हा त्याच्यामध्ये हा. पस्तीस रुपयामध्ये एक भरीत त्याच्यानंतर पोळी काही सात आठ रुपयाला म्हणजे. चार पाच पोळ्या घेतल्या तर पन्नास साठ रुपया मध्ये सत्तर रुपयामध्ये एकदम फुल जेवण होते.
तुल जावाणार.
आणि भरत या. भरीत असं असत कि बा कुठे आपण पिकनिकला गेले फिरायला वगैर. कुठे बाहेर फिरण्याला गेले म्हणजे आपल्याला समजा पाच सहा तासानंतर जेवण करायचंय. स. तरी ते खराब व्हायचं का खराब होत नाही लवकर.
लवकर खराब होत नाही पाच सहा तसापर्यंत कसही व्यवस्थित राहत फ्रेश.
हो आठ एक आठ दहा तासापर्यंत आरामात चाललं जात ते. म्हणजे उन्हाळा असो किंवा थंडी असो. म्हणजे थोडा लांबच टुरी असला.
बनवतात ना ते वांग्यासाटीला जी खंडेरावाची यात्रा राहते बघा.
बरोबर बरोबर.
च वळेस बिर्याणी बती बवला आता.
हा त्यावेळेस.
हो तेव्हाच आम्ही खातो फक्त्त जास्त करून वा आस. ब ना फक्तच बा घर घर
येथे कसं हॉटेल जवळपास असल्यामुळे जशी आठवण आली. आता त्या निमित्ताने तर खातोच जेव्हा ते खंडे राहायचं असतं त्यावेेळेस बाकी अस्या निमित्ताने बनवले जातात. बाकी मग ते झालं कि ते एक. फनसची भाजी. म्हणजे आपण जे घरी बनवतो. हा घरी बनवतो म्हणजे त्याच्यापेक्षा घरी तशी बनत नाही ती फनसची भाजी तर बनवायला गेले ते बाकी मग तस हॉटेल वगैरे मध्ये एकदम
छान प्रकारे ते पूर्ण शिजवून वगैरे एकदम छान क्वालिटीने बनवून देतात ऑर्डरच्या हिशोबाने आणि एक ते पण आयटम फेमस आहे जळगाव मध्ये
फनसच्या संक्षिपत मण थोडं सांगा ना व्यस्थित माहिती कारण फणस ची भाजी मी ऐकलेली फक्त अजून फक्त फ नस ऐकलेलं आहे. फणतची भाजी नाही ऐकलेली मी.
हा भाजी एक डायरेक्ट असं म्हणजे अशा प्रकार बनवतात कि जसं तुम्ही चिकन ची भाजी खाता ना
ह हा
हां सेम त्या टाईपमध्ये म्हणजे पीस पण त्या हिशोबानेच कट करतात
हम्
त्या हिशोबाने बनवतात तिला म्हणजे ते मसाले असे घरगुती मसाले वापरतात ते म्हणजे त्या हिशोबाने त्याची भाजी एकदम छान वाटते तोही आयटम छान आहे त्यानंतर इथे जळगावला म्हटलं कि एक जे आपण जसं तुम्ही नाशत्यामध्ये रस्सापोहे खातात तिथे
हो
तस इथे जळगावमध्ये रसापो हे मिळतात आपलं तुम्ही मिसळ खाता जशी तस इथे रसापोहे म्हणजे त्याचा जो रसा बनवलेला आहे ते डायरेक्ट सेम असं वाटतं जसं काय तुम्ही बटनाचा रसा पिताय अशा प्रकारेचे पोहे पण मिळता य ते हो रसा एकदम छान आहे म्हणजे पोहे खाल्ल्यानंतर माणूस अजून एक प्लेट रसा पितो अशा अशा प्रकार स असतो
सकाळी नाश्त्यासाठी ज युज होत असेल ना जास्त करून
हो नाशत्यामध्ये नाशत्यामध्ये आणि ते सकाळी सकाळीच लागतात जे आता इले बस स्टँडच्या समोर ह
हा
बस स्टँडच्या समोर आहे ना हा स्टॉल जे आहेत म्हणजे आपलं जे इथे जळगावच बस स्टँड आहे कमीत कमी सात ते आठ स्टॉल लागतात स्पेशल सर्वांपशी पोहेच असतात
हो सकाळी नाश्त्या करता जे सर्विस ला जाणार आहे
बरोबर बरोबर ह पूर्ण त हा म्हणजे ते पूर्ण स्टॉल पोह्यांसाठी बस स्टँड हे मोठ असल्यामुळे ते खूप चालतात ते ते काही जास्त महाग नाही पंधरा ते वीस रुपया म ते अवेलेबल होतात
हम
आणि ते एक वेळेच खाल्लं म्हणजे ते काही दुपारपर्यंत जेवायचं काम नसतं डायरेक्ट
हो
मकस एकवेेळेस ते पो खाल्ली की डायरेक्ट पास जातच टेन्शन नसतं
टेन्शन नाही ज सर्विसवाल्याला दुपारच्या आपण
हा तो डायरेक्ट म्हणजे दोन तीन वाज्याला नंतर जेवण केलं तरी प्रॉब्लेम नसतो
प्रॉब्लेम न ब
आणि तस कसं एक नाश्त्याच्या बाबतीत हा छान एक छान छान आयटम मिळता येथे
हम
बरं आपले दहा मिनटं झालेले आहे पण कट करून मी लावतो तस ह
बर
अ ठीक